हॅलो, हा तुझे कार्य ॲप वरचे टास्क वगैरे कसे सुरू आहेत. हॅलो.
का अजून काही प्रॉब्लेम वगैरे आला नाही.
हा हा मला इश्यू यता आहेत थोडे एक एक दिवस थांबाय लागत आहे मला
नाही मला मागच्या वेळेस एक विश्वा आला मग ते केला. तेपसून तर आजून तर काही विश्वास र् चालूज
हा तुमच्याकडे नेटवर्कचा इश्यू असते बाकी काही नाही आमच्याकडे नेट. नटव अस पण येत.
तुम्हाला इश येईल तर हम्म.
तुझे दोन तीन स्टेप मागेच आहे मी वाटत.
हा. कंप्लीट करा म्हणले कातो ना आज कॉल फ्रेंडची
हा आज करणारच आहे कम्प्लीट.
हम्म किती राहिलेत अजून
अजून माझे दोन राहिलेत कॉल
ब बर.
हम्मम् करते मी फ्रेंडला वगैरे कॉल कसं ना सगळे अवे्हेलेबल नस. अ टाम आणि टाइम लिमिट असते एक टास्क सुरू केलागे असं होत आहे हा.
ठेवतेय मग
कर अजून परत
हो हो.